म हॅलो.
हॅ हॅलो, अ फ्री आहात फ्री आहात तुम्ही?
हा हाय आहे फ्री आहे की.
त अ हा तर मला ना तुमचं म्हणजे जे पायी वारी जातात ना एकादशीला त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं होत किंवा आपला जो सण आहे त्या त्याच्यासोबत चंदरायचं तर बोलू शकते.
बोला की हा बोलू शकताय की बोला.
तुम्ही त्या खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे वारीला लोक जातात म्हणजे तो एक सणचं आहे आषाढी ए कादशी असूदे किंवा आपली साधी एकादशी साध्या एकादशी एकादशी तीला जास्त करुन जात नाही पण आषाढी एकादशीला तुम्ही बघताय की जास् वयस्कर लोक आहेत ना म्हणजे जास्त अस का म्हणजे रिटाय व घरी झालेलं आहेत किंवा ज्यांच वय पन्नासपेक्षा जास्त आहेत अशे लोक विठ्ठलाच्या किंवा पाडुरंगाच्या लयाला येतात किंवा त्याची भ क्ती करू लागतात आणि त्या पद्धतीने वारी वगरे अस हे अशे पद् म्हणजे अशा वारीला जातात तर वारी म्हणजे नेमकं काय? तर आपल्या गावापासून ते पंढरपूर पर्यंत म्हणजे वि विठ्ठलाची वारी असते ना पांडुरंगाची तर पंढरपुरात पंढरपूर आहे ना तिथ पर्यंतच चाली पाय अं म्हण चाली किंवा पायी आपण चालत चालत जाऊन दर्शन घेणे. काय म्हणशीला तुम्ही हे कसं शक्य आहे तर
बरं
अं... खूप छान प्रकारे त्याचं नियोजन केलं जातं आता जसं की तुम्ही असू द्या मी असू दे. किंवा अठरा प्लस असू दे तर अठरापेक्षा लहान मुलं मुली ज्यांना अ पांडुरंगाच किंवा विठ्ठलाच भक्त आहेत किंवा जास्त म्हणजे अशे श्रद्धा आहे ते देखील लोक जाऊ शकतात कोणतेही लहान असु देत म्हणजे ज्यांना चालाय येतयं. तेव्हा पासून ते जाऊ शकतात आता तुम्ही म्हणशीला एखाद्याला चक्कर आलं किंवा काही प्रॉब्लेम् झाले तर काय करायचं तर ते देखील सुविधा किंवा जेवणाची देखील सुविधा त्यामध्ये केली जाते आपल्यासोबत व्हॅन अस ते रुग्णवाहिका असते किंवा जेवणाच सर्व सामान गाडीतून येत असतं आपण फक्त पायी आता फक्त आपणच असतो का खूप जगातील खूप लोक असे आहेत जे आषाढी एकादशीला अ वा पायी व वारीला जातात चालत चालत जातात आणि या वारीमध्ये खूप आनंद येतो म्हणजे खूप आनंद होतो आणि अं तेथे म्हणजे अस रात्री एक दोन दिवस नंतर किंवा तीन दिवसानंतर मुखाम देखील असतो. प्रत्येक रात्री मुक्काम असतो एका ठिकाणी ठरावीक ठिकाणी त्यांच थांबणं असतं तेथे जेवणं असतं आणि खूप आनंद असतो एखाद्या झा आणि खूप छान असं वारी होते ती आणि तुम्हाला माहिताय वारीला
आंग आमच्या सासूबाई पण वारीतून जात्यात
हो हो नक्कीच मला आवडेल सांगायला ऐकायला
हम्म आमच्या सासूबाई देखील वारीत न जात्यात म्हणजे त्या काहीतरी न म्हणजे आमच्या गावाहून तिथं कायतरी दहाव्या दिवशी वारी पोहचती वाटतं वारी पंढरपुरात आणि अ प हां सकाळी पहाटेचं ते तीनला चालाय चालू करत आणि दुप दुपारचा अस अकराच्या दरम्यान थांबत्यात मुकामाला अकराच्या दरम्यान थांबून म आंघोळ पाणी वगैरे असं तिथं सोय असत्या सोडा ज्या त्या गावात गेले की दिंडीला महत्त्व आहे ज्या त्या त्यांनी गेल की सोय करत्यात तिथली लोक चहा नाश्ता वाटत असतोय परत जेवण असतंय तिथं जेऊन चहा नाष्टा आंघोळ पाणी करून त्यानी आणि तीन ला चालायला चालू करत्यात. तीन ला चालू केलं की आणि सात आठ वाजता बंद करत्यात सात आठ वाजता बंद करून मग जेवून तिथेच अ असं मुकामाला आणि थांबवून आणि पहाटे च उटून अस तीनला चालू करत्यात. असं काहीतरी नव्या दिवशी पोहचते आणि डॉक्टर हम्म दिंडीत कणी असे एक एक असत्यात आमच्या इथले आहेत कणी एक डॉक्टर आहेत. ते जात्यात जेवढ्या दिंडीतली माणसं आहेत तेवढ्यांसनी इंजेक्शन सलाइन काही असू दे त्यांनी फ्री करत्यात काही पेमेंट घेत नाहीत त्याचं
म तुमच्या सासूबाई दिंडीत किंवा वारीची तयारी कसं करतात? म्हणजे काय काय त्या सोबत न्हेतात? किंवा काय म्हणजे कसं पॅकिंग वगैरे करतात? किंवा कशी भ ती करतात तुम्ही सांगू शकाल? किंवा त्या वारकरी म्हणजे असं वारकरी आहात आहेत का त्या?
हा वा वारक म्हणजे माळ आहे त्यांची वारकरी आहेत त्या आणि म्हणजे जात ताना जेवढी लागणार आहे तेवढी म्हणजे त्यांनी दोन असे एका पिशवीत बॅग पॅकिंग करत्यात. बॅगमध्ये कपडे म्हणा परत चार साबण एक्स्ट्राचे परत अंघोळीचा साबण, धुण्याचा साबण म्हणा ब्रश, कोलगेट आपलं लागेल ते आणि मग काय एका दुसऱ्या असं पोतं घेत्या त्या पोत्यात की नाही आपलं झोपण्यासाठी जे अंथरलं जातय ते घेऊन जातात. मग त्यांच्यासोबर एक टॅक्टर असत्यात दोन रिकामं त्यात त्या बॅगा ठेवल्या जातात. आणि चालताना फक्त एक म्हणजे उद्या जे कपडे घालणार आहे कणी ते रात्रीच कणी त्यांनी घेऊन सोबत जात्यात. म्हणजे जिथं मुक्कामाला थांबिल तिथं सारख्या सारख्या त्या बॅगा काढाय नको म्हणून मग जिथं मुकामाला तिथ थांबील तिथं ती कपडे म्हणजे जे साडी वगैरे ते न्हील्या ती निसून कणी
अ रात्रीचीच असं बॅगा बाहेर काढत्यात आणि ठेऊन मग दुसऱ्या दिवशीच रात्री बॅगा बाहेर काढत्यात असं करत्यात नाही ते
अरे वा म्हणजे खूप काय म्हणजे जसं की तुम्ही सांगित तला म्हणजे जेवढी माहिती मला नाही तेवढी तुम्हाला माहिती आहे असं म्हण ताई आता तुम्ही बिघितला अशिला जास्त करून जी वारी जाते ते ना त्याचे पोशाख म्हणजे माणसांचे पोशाख हे अ कलर चे असतात म्हणजे पांढरी टोपी, पांढरे कपडे असतात हातामध्ये टाळ आणि अ बायकांच्या म्हणजे स्त्रियां च्या डोक्यावर तुळस वगैरे अस
तुळस असत्या होय तुळस असत्या असं म्हणत्यात की वारीत तिथं पांडुरंग सुद्धा असतोय जेणेकरून त्याच्यात कीर्तनात म्हणा किंवा अभंगात दंग झालं कनी माणूस कुठन कुठ चाललाय समजत नाही आमच्या सासू चे देखील पाय दुखत्यात तेनी घरातनं असं हिथून तिथं चालायचं म्हणल्यावर त्यांना जरा असं लोड जातय पण वारी त्यांनी दरवर्षी करत्यात.
हो आणि असं म्हणतात की व वारीहून जाऊन आल्यानंतर आपले म्हणजे पाय थोडे एक दिवस म्हणजे दुखल्यासारखे होतात पण ते दुखत नाही आणि रात्री आपल्याला असं वाटत की आपले पाय कोणीतरी दाबत असतात. तर म्हणजे मी आमच्या साईडच्या काकींकडून म्हणजे त्या जात होत ना तर त्यांच्याकडून असं ऐकलं आहे की साक्षात पांडुरंग आपले पाय दाबण्यासाठी म्हणजे आपले जे दुःखत असतात ना ते दाबल्यासार खे होतात म्हणजे ते येत असतील आता थोडी ज म्हणजे कोण येणार आहे किंवा आपल्याला भास होणार आहे तर आपले पाय दुखत नाहीत म्हणजे तेल लावून झोपल्यानंतर आपल्याला रात्री अस जाणवतं की आपले कोणतरी पाय दाबत आहेत जेणेकरून त्या दीन डीला गेल्यानंतर म्हणजे आपल्याला घरातून इथून एक किलोमीटर देखील चालायचं होत नाही किंवा घरातून बाहेर पडताना आपण एक दोन तीन फेऱ्या मारल्या तर लगेच आपले पाय दुख तात किंवा आपण लगेच थकून जातो आपल्याला दम लागतो पण दिंडीच्या काळात म्हणजे ते अभंग किर्तन तो नाच गाणी तुम्ही डान्स पण बघितलाय तो अभंग म्हणताना‌. टाळ वाजवताना कसं माणसं किंवा स्त्रिया नाचतात डोक्यावर तुळस घेऊन.
होय. आमच्या इथं जास्त प्रमाणात कानाही वारकरी समाज आहे‌.
ओके म्हणजे खूप छान आहे. त्यामुळे तुम्हाला त्यातील म्हणजे ते वारीची खूप माहिती असेल ना,
ह मिस्टर, सासरे आणि यांच्या सासूबाई तिघं पण वा त्यांच्या तिघांची पण असं माळ आहे. त्यामुळं तिघ पण वारकरी आहेत.
ते वा म्हणजे खूप छान आहे. म्हणजे आणि दरवर्षी आणि पंढर पंढरपुरात गेल्यानंतर म्हणजे प्रथम ता तुळशी घेऊन असल्यानंतर किंवा टाळ व वैरे खूप छान प्रकारे ते दृश्य असत. आणि तुम्हाला माहिती त्यावेळी पोलिसांचा पेहरा देखील म्हणजे भांड देऊ नये किंवा त्यांना दुखापत होऊ नये किंवा त्यांना दगड काही कोणी करू नये म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी पोलीस देखील त्यांच्यासोबत असतात.
असत्यात होय आणि दिंडीला महत्त्व जास्त ते कारण जिथं जिथं मुक्कामाला जाईल कनी मोठी मोठी माणसं सुद्धा त्या दिंडीत त्या माणसांचे पाय दाबले जातात.
हो पाया पडतात. आणि तिथे छोटं मोठं कोणी नसतं. लहान अस किंवा मोठं असु दे सर्वाचा आदर सेम केला जातो. असं म्हटलं
हम्,
लहान मुलं असू दे किंवा मोठं मुलं असू दे त्याच्या पाया पडलं जात. किंवा मोठी बाई असू दे पडते किंवा म्हणजे अस मानलं जाते की पांडुरंगच त्या रूपात येऊ शकतात. त्यामुळे सर्वाना सेम हा सेम न्याय दिला. म्हणजे आद अनादर न करता सर्वाचा आदर करणे. एक चांगली शिकवण मिळते आपल्याला कसं वागलं पाहिजे. मी तुम्हाला देखील माहित असेल. मी जस बोलले की पोलीस देखील दिंडीमध्ये अ आपली सुरक्षा म्हणजे दिंडीच्या वारकऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांच्या सोबत असतात पण मी असं सोशल मीडिया द्वारे बघितला आहे की, स्त्री पोलिसच पोलिस पोलिस की ज्यावेळी दिंडी चालू असते. किंवा वारकरीमध्ये भजन, किर्तन चालू असतं तरी ते सोबत असे नाच गाणं करत असतात. म्हणजे पोलीस देखील जो तो खेळ किंवा डान्स असतात. बसून उठायचं किंवा ते फुगडी असू दे हा म्हणजे तो एक प्रकारे भक्त सॉरी हा भक्ती म्हणता येईल. आणि खूप छान पद्धतीने तो डान्स किंवा ती भक्ती किंवा ती श्रद्धा त्यावेळी दिसून येते. आणि ते नऊ दिवस कसे जातात किती फास्ट जातात हे कळतच नाही.
कळतच नाही होय.
आणि असं वाटतं की ते दिवस परत परत यावे. आणि माझी देखील इच्छा आहे की मी देखील जाव. कारण आमच्या का की आहेत ना, साईडच्या त्या जाऊन येतात. आणि खूप छान पद्धतीने असं माहिती सांगतात. जसं की तुम्ही तुमच्या सासुबद्दल सांगित तला तसं त्याही म्हणजे अस ब्लँकेट वगैरे घेऊन कपडे वगैरे घेऊन आणि जस की तुम्ही बोलला असाल की जे लोक म्हणजे आपण जे मुक्कामसाठी राहतो. ते सर्व व्यवस्था कर -तात आपली तसं तेही देखील भक्त असतात. म्हणजे असं म्हणतात की, त्यांनी आपली सेवा केली. तर आपलं थोडस म्हणजे आपण जे चालत चाललेलो आहोत पांडुरंगापर्यंत थोडस म्हणजे आपली जी भक्ती आहे ती त्यांना देखील लागू पडते, म्हणजे त्यांनी आपली सेवा केली. किंवा आपलं आपल्यासाठी हा एक निवारा दिला. आपल्यासाठी पाणी किंवा अन्न
हम्म होय, असं पण म्हणतेत की पांडूरंग जेवले जेवढी आपलं पावलं टाकतोय तेवढ्याच सगळ म्हणजे एक प्रकार कर्ज असतंय ते फेडतो इथं असं म्हणत्यात. म्हणजे जेवढं आपण पावलं टाकतोय तेवढं त्याच्यावर कर्ज राहतं. त्याचा तो उपकार होतोय, तो ठेवीत नाही तेला. हम्म तर तेवढी पाऊलाच कर्ज फेडतोय म्हणजे ठेवून घेत नाही. तेवढं आपल्या आयुष्यात तो सार्थक करतो.
आणि असं पण म्हणतात ना की दिंडी किंवा वारी गेल्यानंतर त्यांच्या ती ज्या रोडवरून किंवा ज्या मा तीतून जाते ती माती घेऊन डोक्याला लावणे, किंवा असं विठ्ठलाचं काही तरी आहे ना की ती माती डोक्याला लावतात. आणि तिच्या वरी पूजा केली जाते म्हणजे खूप छान प्रकारे वारी हा सण साजरा केला जातो. किंवा छान पद्धतीने हा सण साजरा केला जातो. तुमच्यासोबत त्या वारीबद्दल बोलून खूप छान वाटलं. मी परत तुम्हाला कॉल करेन ओके.
बरबर चालतंय, ओके.
ठेऊ?
हां ठेवा.